ओ
हॅलो, हॅलो
येतोय का आवाज?
आवाज येतोय का?
हा हा, बोला ना
झाली का जेवण?
हा आत्ताच झाली, पाय जेवण.
काय चालू ये?
काही नाही पा, आज लईच जीव दमला.
जीव दमला, काय काम केलं?
आज लसूून काडला, कुलताबादला गेलतो.
झालं का ते, केला का ओ, भेटली हुती ती? म्हणल भेटलेली काय ती मॅडम नाही. हॅलो आवाज गेलाय सिद्धु, हॅलो हॅलो आवाज येई नाय ना ओ नेटवर्क तर चालता, आल का आता?
हॅलो, बोला ना.
हॅलो
हा, बोला ना
आता, येऊ राहिला.
हा कंप्लिट झाल म्हणलं.
म्हणलं झालं तर तिकून खुंलताबादला गेलत्या त्या.
हां हां, झालं होतं ना. हां.
म त्या, म त्याच्या घरी.
अ घरी नव्हती गेले, ऑफिसवर, ऑफिसला आलत्या त्या मग. मी गेल्यावर. हा. ऊ हम.
बरं झाल ते, पोरीस तरी झालं ना.
हा.
नाही खरंच ना, आत पोरीचं शिक्षणाचं म्हनल्यावर लई म ठीक आहे, लागत धाव धाव.
हा मग. अहो लहान्या दीदीचं नाही आलं, परत आरंगबादला जाय सांगितलं त्यांना.
हेड ऑफिसला.
हां. आता परत तिडे एक रोज जाणे आहे. हं.
आचारसहिता मुळं लांबल होतं सगळं.
हां. हम्म त त्यांना म्हणल, त्यांच्या नावाची पेटी काय येल नई ये.
हम्म हम्.
ते गंगा व याला होत. कुठे गेले होती?
हां.
मग माझ्या नावाची भेटली बई, माझ्या नावाची आणली ती. पण मग त्यांच्या नावाची नाही आणली.
म्हणे पण मग चालू नाही म्हणे आता सध्या, मग चालू झालं का फोन करन म्हणे.
हम्, आता सध्याला फक्त रीनेवल चालू झाले ओ.
हा.
हा काल केला रीनीवल.
बाकी सगळं भेटी रया, आता पोरांचं शिक्षणाचच पाहिचय.
हा.
पोरा शिक्षणाचं मेन आहे ना.
हाव बई. मेन आहे, पोराच शिक्षणाचं.
हम.
हू हू.
झाली क मग? जेवण ती झाली ना? नाय काराचय अजून. फराळाचं आत्ताच गरम केलं. मंदिरातून आली.
हा आज आरती राहाते, हाय ना?
हा सत्संग.
हा. हम्.
शालन म
हा व.